हॅलो. हॅलो काय करालाय.
काय नाही बग बसलोय तू.
हा का नाही जेवलो आताच बसलोय जरा. म्हणलो फोन करूया तुला. काय करायलास. व्हय.
तेच म्हणल साहेबांचा फोन आलाय हॉस्टेलवर न घ्याला आलाय असणार.
होय.
मग तुमच्या ग्रुपला भेटून आलासा.
कोणाला.
ग्रुप तुमचा.
आमच्या ग्रुपला अजून नाय.
का रे.
बघू जायचं.
कधी जाणर आहेस.
बघू की आता जाईन संध्याकाळी वगैरे.
हम्म.
फोन करायचा हुता अजून त्यांना पण.
हा.
् संध्याकाळी खेळायला गेलो तर. नाही तर मग फिरायला.
काय खेळतोयस.
क्रिकेट.
क्रिकेट बास झालं मर्दा आता फुटबॉल खेळ जरा.
फुटबॉल येत नाही रे एवढं खेळाला. नाही मग खेळाला काय.
का
पहिल्यापासून येत नाही. एवढं म्हणजे व्यवस्थित खेळता येत नाहीरे फुटबॉल. त्यामुळे जास्त एवढं आवड नाही खेळायची.
कधी आलास मग हॉस्टेलवरन.
अलोय आज सकाळी.
हा आता कसला सुट्ट्यात खर तुला.
अरे पेपर चालू आहेत. बाकीच्याचे सेकंड इयर थर्ड इयर लास्ट. चे मग आमचं का लेक्चर होत नाहीत. मग सुट्ट्या देऊन टाकल्या तर आम्हाला.
आणि तिथंच थांबायचं असल तर तिथंच थांबता येत का.
हा हॉस्टेल ला थांबायच तरी थांबा. तुमचं तुम्ही काय कराय ते करा. आपलं घर तरी सगळ्यात जवळ म्हणून मग याच.
हम् आणि मग मित्र काय गेलात का मग.
गेलेत सगळे गेल्यात. कोण थांबलेले नाही हायत लांबचे-बीमचे काय आहे. सुट्टी मिळाली आली की सगळी गायब होतात बघ.
किती दिवासाची हाय.
तर त्यांची परीक्षा होत्या. तोपर्यंत आठ- दहा दिवस तरी आहेच सुुट्टी.
हा मला वाटलं एक दोन दिवस हाय.
काय नाही हाय चांगली मोठी सुट्टी. त्यांची झाली की मग आता थोड्या दिवसात आमची पण. त्यांची परीक्षा होणारी लेखी आता. नंतर प्रॅक्टिकल होणार मग ते त्यांच झाल की. कि मग आमची. आमची परीक्षा चालू होत्या लगेच.
हा. हा तुमचा अजून सेकंड से व्हायचा ना.
हा आता सेकंड सेम लागेल परीक्षा आता. निम्म निम्माच्या वरती सिलेबस झाल्या शिवून.
झालाय. म अभ्यास करा पेपरचा
करूया की.
ना
पेपरचा अभ्यासापेक्षा लिकाणच लई आहे कॉलेजच. ते गिरवत बसत बसायला लागते हा.
आणि नाही लिहिलं तर.
काय नाही प्रॅक्टिकलला घेत नाहीत.
हा. हा.
ते जर्नल हाईत रे. प्रॅक्टिकल ला लागतात, त्याशिवाय घेत नाहीत प्रॅक्टिकला.
जर्नरच हाय, तू बाकीच्याच लिहून देतोय, ते समजा तुझ लिहुन द्यायला काय एवढं.
कंटाळा येतोय रे ल्याला. ते जरा असं होतं म्हणून, लिहून दिलं आणि त्यावेळी कॉलेज नव्हतं माझं.
तेनचं तेवढं तेनचं तेवढं लिताना कंटाळ येत नाही व्हय नाय तुला? आमचं लय तेस नगो.
नाही नाही.
मग तिरुपतीला गेलतसं काय?
दिवाळीत
तिथंच दर्शनाचं ते नवीन काय काय चालू झालयं नव्ह, कसं असतयं आपण इथनं पहिला गेलो
हा. तिथं गेलास की, अम ति काय नारायण भवन म्हणून, एक बिल्डिंग आहे तिथं रेल्वे स्टेशनच्या जवळच
हा तिथे ते राहायला तेन
अ ते हा ते राहायला पण तय तूला पाहिजे तर, अ लाँकर वगैरे मिळतात सोड आणि हे पण तुला दर्शनाचं तिकीट तिथं मिळतय, खाली फ्री दर्शनाचं.
कितीच आहे.
तस तिकिट आहे ते कळते त्याच्यावरती.
हा.
जायचं मग.
किती रुपयाला असते, तरी तिकीट?
नाही तिकीट फ्री दर्शनच तिकीट फ्री मध्ये असतंय ते, जर तुला स्पेशल दर्शन वि आय पी एंट्री पाहिजे असली तर ते तीनशे रुपयाच आहे बघ.
तसं‌ आणि असतंय.
हा
असलं काय व्ही आय पी बी आय पी आणि का
वी आय पी म्हणजे तुला जास्त वेळ रांगेत थांबाय लागणार नाही. बा नॉर्मल दर्शन नॉर्मल दर्शन असते की नाही फ्रीवालं‌ त्याला कसं जरा रांग असत्यात, चार तास साडेचार तास लागतात.
एवढा उशीर.
हा एवढा वेळ होतो दर्शनाला तिथं तिरुपतीत.
आणि तीनशेला असते ते?
तीनशेचच दोन तासात होईल दर्शन.
म आस काय करतात खरं ती?
काय नाही देवस्थानाला पैसे.
हम्म
आणि आणि काय आपलं परत दुसरे हे पण होते ना म्हणजे ज्यांना कमी वेळ असेल, असं कोणतरी मोठ्ठी घरोघर असतील त्यांना वेळ नसेल लवकर जायच असतंय, काहीतरी असतंय त्यांच्यासाठी पण.
हा हा. आणि मग तुम्ही कसं जाताय मग?
ना म फ्री दर्शन म्हून करतोय
आणि तिथ ना पुढं मग कुठे थांबताय राहायला वगैरे
अ वरती तिरुपती मंदिरापाशी आहेत कि रूम मिळतात
किती रेट असते तरी
ते एका ह्याच्या देवस्थानाच्या रूम आहे ते पण रूम फ्री म असतात
हा हा
वरती राहायचं वगैरे सगळं क आहे तिथे काय पैसे नाहीवढे असशी
म्हणजे जथ आंघोळ विंगळ सगळेंच करता येत का फक्त थांबायचे
हा आंघोळ वगैरे सगळेच रूमच हॉटेल टाईप लॉज टाईप
रूमच देतात
हा रूम फॅमिली असली तर रूम देतात
आणि एक तास लस तर
तर मग लॉकर घ्या म्हणतात
आणि रूम नाही.
नाही रुम
आणि दोघं मित्र आहेत दहा जण मित्र आहेत तर
हम्म मित्रांच्यात पण नाही तस्या रूम देत.
लेडीज असली तरच देतात काय?
तरच रूम देतात.
मग ते नव त्यांचा तरी किती रुम असतील म्हणतो त्यांचा.
हम्म काय का माहितीय ना मोडल्या बिजल्या नाही तरी दिवसाला बघ तिरूम सर त्यांच्या सोळाशे वगैरे अशा रूम अलाउढ होतात दिवसाला.
सोळाशे रूम आहे तरी.
हा असतील सोळाशे पण हा वरती भरपूर आहे.
एवढं.
हो.
हम्म. आणि जेवणाचं तेन कुठं असत मग.
हम्म वरती काय मंदिराचा प्रसाद असतोयच आणि तुला बाहेर वगैरे काहीतरी खायचं असल तर तिथ आहेतच गाड्या वगैरे हॉटेला गाड्या.
काय?
हॉटेल आणि गाडी रे खायला.
परते असते.
हाय कि.
हा हा गाड्या पण रेंट वर मिळतात काय?
गाड्या रेंट वरती मिळतात खाली मिळतात त्या वरती नाही. ते वरचे डोंगरावर आहे ते एकवीस किलोमीटर वरती जायाय लागतंय. मग मंदिरापाशी जातोस तिरुपतीच्या.
कसं जाय लागते चालत का कसं.
तुला इच्छा असली चालत जायची तर चालत पण जाऊ शकतोस, नाहीतर मग बसेस आहेत. तेंनच्या.
ते असली तर चालत जायचं म्हणजे काय
म्हणजे काही जणनी असं हे केलेलं असत रे चालात जाईल म्हणजे हे नवस वगैरे मागितलेलं असते चालत येणार अस तस. मग ती जातात किंवा आ पल्याला जर चालत जायचंच असेल तर आपण जाऊ शकतो चालत. तसं काय नाही.
म्हणजे द वरतीपर्यंत गाड्या जातात.
हा गाड्या जातात कि वरतीकडं मंदिरापर्यंत जातात.
हा हा आणि.
आणि काय?
तुम्ही दर दिवाळीतच जाता ना?
होय दर वर्षी दिवाळीलाच.
त्याला गर्दी असते काय जास्त?
हम्म असत बऱ्यापैकी तरी ती सकाळ पहाटेच दर्शन मिळालं कि नाही.
हा.
तर मग लवकर होते दर्शन आमचं कसं होत आम्ही एकदा सगळ्यात पहिल्यांदा गेलेलो की नाही.
कधी गेलता सगळ्यात पहिल्यांदा.
हम् बौतेक दोन हजार एकोणीस ला
हा
त्यावे पहिल्यांदा गेलेलो
हा
त्यावेळी हे झालं खता त्यावेळीभर पुळ थांबलेलो आठ तास थांबलेल मी दर्शनासाठी आठ तास का आठ तासाच्या वरतीच सकाळी ला वस्त दूरदर्शनासाठी आठच्या दरम्यान काहीतरी आटका संध्याकाळी दहा व्यक्ती साडे अकरा ला दर्शनाला सोडलं
हा
एवढा वेळ झाला त दुसऱ्या वेळी आलो त्यावेळी काय नाही म मत क दर्शन झालं आमचं
हम्म
आणि आता गेल्या वेळी दोन तासात दर्शन झालं मग पहाटे तीनच दर्शन होतं तीन ला गेलो पाचला बाहेर पडलो
हा हा
जास्त
मग दर्शन व्यवस्थित होते का फास्ट पुढे पुुढे जावं करतात
तिथं फोडंफडं गावं करतात गडबडा अस्टॅलचे ल
का एवढं वेळ थांबून ते आणि एवढं
हो आहे त तसच आहे रे तिथं भरपूर वेळ थांबवतात ह
नाही नाही दर्शनच यं म्हणर
तसचय ते पहिला वचन तसेचय ते किथे पण व थांबा लगेच पळा पळा पळा पळा कस करतय लगेच
कि मग पाच मिनिट तरी थांबवतात का
हा नाहीय
मग
आलं की ढक्कलतात फड लगेच
एक मिनिट एक मिनिट तर
ते समोरच पण तरी आपलं थांबलं गे नाही जला जास्त वेळ तर होत जरा दर्शन चल नाही तर नाही. तर मस्त दर्शन होते. असं आत लायटी वगैरे लावलेलं नाही तिने गाभाऱ्यात. आ तेलाच दिव लावल्यात. मस्त त्याचे जे दगिने आहेत ते. सगळे मस्त चमकतात असते.
हम्म. हम्म. जे आता गाभाऱ्यात एक-पाच मिनिट तरी. उभा राहून येत. दर्शनाला.
हा तुला लांबन दर्शन होत. तू जातोस एकदम समोर-समोर गेल्यावर ढकलतात खरं. लवकर लांब न जातेल होते दर्शन.
ह् म्हणजे गाभऱ्यात एक पाच मिनिट असते.
हा तेवडा असतो.
आणि. आणि मग. एका वेळेला तुला किती तिकीट. किती वेळा तिकीट म्हणजे आज घेतलेच तिकीट परत उद्या तिकेट घेऊ शकतेस का.
नाही. नाही. नाही. नाही. त्यांचा काहीतरी कालावध आहे.
हा.
एकदा तिकीट घेतल की. तेवढ्या काहीतरी महिन्यानेच तिकीट मिळतय परत.
महिन्यान.
हा एक महिन्याने का कितीतरी महिने तीन महिने काहीतरी असं काहीतरी.
हा.
तेवढ्या महिन्याने परत तू तिकीट काढू शकतोस. लगेच जाऊ शकत नाहीस परत.
हा. हा. आणि जर म्हणजे आज पण दर्शन घेतलं. मला उद्या पण दर्शन घ्यायचं मग काय करायचं?
हम् नाही मिळत बहुतेक तिकीट तसं.
डायरेक्ट लाईनत.
होय.
आणि.
आणि काय नाही बघ. काय मस्त ट्रेन न जायचं-यायचं.
चालतेवाय ठेव काय मग.
बर-बर चालतय.